आवाज येतोय का?
हो येतोय, येतोय. तुम्हांला येतोय ना माझा आवाज?
हो येतोय येतोय काय चाललंय?
काही नाही. अ आता झालंय सगळं काम उरकलय म्हणलं आता एक फोन करावा म्हटलं.
हो, शाळा चालू झाल्या असतील?
अ नाही आम अजून पंधरा पासून शाळा चालू होतात आता.
अच्छा! आता कसं झालंय सुट्टीमध्ये आपल्याला निवांत उठायचं. दिवसभर आवरत राहायचं सगळं सुट्टीचं रुटीन वेगळं. आणि आता शाळा भरल्यानंतर धावपळ, वेळेतच सगळं झालं पाहिजे.
आता पूर्ण रुटीन चेंज झालं. जरा थोडा आता सकाळी उठलं उशिरा तरी चालत होतं. पण आता पंधरा पासून शाळा चालू झाल्यात. मुलांच्या, त्यामुळ आता सकाळी बरोबर पाच वाजता उठायला लागणार.
हो पहिला नवीन नवीन जरा त्रासच होतो उठायला ना. जस की शाळेला सुट्टी लागल्या लागल्या कस झोप येत नाही. गजर वाजल्या की उठायची सवय लाग ते. आणि ते झोप येत नाही. पण आपण उगच लोळत राहतो. आणि आता सवय लागली उठायची उशिरा.
आता लवकर आता कितीही कंटाळा आला तरी उ
उठावच लागनार. हो ते आहे. मुलांना पण उठवायचं मोठं मुश्किल आहे. दहा वाजले तरी उठायचा पत्ता नसतो. परत उठा रे, उठा रे करत बसावं लागतय त्यांना पण.
त्यांना पण आता सवय झाली उशिरापर्यंत झोपायची. त्यामुळ त्यांना आता आम्ही आम्ही काय केलंय आताये ना एक, दोन, तीन दिवस झालं म्हणजे जरा थोडं थोडं लवकर लवकर उठवत चाललोय. म्हणजे जरा त्यांना पण नाही का एक, दोन, तीन दिवसात लवकर उठायची सवय होईल म्हणून. थोडंस लवकर उठवते आता.
पण ते शाळा असल्या की चांगल आहे ओ. जेवण वेळेवर होत, अभ्यास होतो, सगळी कामं वेळच्या वेळी. आंघोळी वेळच्या वेळी, आपली पण घरातली कामं उरकतात ना पटापट.
आणि आपलं पण आणि एक म्हणजे नाही का रुट टीन ठरलेला असत ना कि हा पटपट पटपट म्हणजे त्या टायमिंगला ते, त्या टायमिंगला हे
त ना आपण पण. आणि असं काय होतय आपण लवकर उठल तरी घरात कोणी उठ ठत नाही. मग उठत नाहीत मग त्यामुळे नाश्ता बनवायच पंचायत. उठले नाहीत म्हणून आंघोळी नाहीयेत तर कपडे नाहीयेत. आणि आ चं स्वयंपाक नाही तर भांडे नाहीत. असा प्रकार आहे. नंतर उशिरा उठतात मग आपल्यालाच दिवसभर काम करत बसावं लागत.
तेच झालंय. आपल्यालाच दिवसभर काम कराव लागतंय आणि हे मस्त छो टी छोटी मुलं मस्त आंघोळ वगैरे करतात ते जातात खेळायला. ते आपले खेळतात भूक लागली की घरी येतात. जेवायला मागतात. चालले परत.
हो गोंधळ घालणार. नाही तर घरी आले की मोबाईल.
आणि दुपारचे झोपत नाहीत काही नाही.
काय? ऊन पण खूप प आहे ओ बाहेर. आणि काय पोरांना हे नाही त्याच उन्हाचं.
मुलांना ऊन ऊन वगैरे काही नाही मुलांना. मुलांना चालतं ते खेळतात. त्यांना आणि ते स सहन पण होतय ऊन. ते खेळतात, त्यां
खेळत राहतात सारखे. ते बरं हे पण ते बाहेर खेळतात म्हणून तरी नाही तर सारखे चोवीस तास त्या मोबाईल आणि टीव्ही पुढे बोलल्यावर पण डोळे जायची वेळ येते.
एका दृष्टीने चांगलंच हे ते ग पा नाही का ते पार्क किंग ला किंवा असं बागेमध्ये वगैरे जाऊन खेळता ते मैदानात खेळतात ते एक चांगलं हे. म्हणजे मोबाईल जरा कमी बघंत ते.
हा नाहीतर काय मोबाईल ने डोळ्याची वाट लागते, अन पोरं काय मोबाईलला काय हे रिल्स बघतील, आजकाल तर काय हेच नाहीये म्हणजे काय मोबाईलला येईल आणि पोरं काय बघून शिकतील, तसंच त्याच काय गॅरंटीच नाय राहिली. कारण आजकाल बटन दाबेपर्यंत काहींही माहिती मोबाईल वर येते.
हा येतोय-येतोय. माझा येतोय का?
हो येतोय-येतोय, नाय युट्यूब युट्यूब वरती जास्त शॉर्ट्स बघतात आणि गेम वगैरे पण खेळतं ते आता.
हो ना, रिल्स ते त्यांच्या बरोबर आपण पण खेळतो लुडो खेळ काही का
हो आम्ही पण आता तेच करत होतो सुट्टीमध्ये, मुलांबरोबर तेच करत होतो लुडो खेळत होतो. परत ते अं अजून कुठलं गं ते, सापशिडी वगैरे
हो, ते काय हो तं भाडंण होतात त्यांची म चला आपण पण खेळूयात सगळेच म्हंटलं की मग बसतात सगळं शांत आणि आपल्याला पण तेवढंच लहान-पणीच्या आठवणी जाग्या होतात ना. आपण खेळायचं ते.
पण खरं कॅरम खेळण्यात, खरं हे खेळण्यात अं पत्ते खेळण्यात वेगळीच मजा ये आणि मोबाईल हं.
आम्ही तर माहिती ये मैत्रिणी-मैत्रिणी अ ते पाच तीन दोन तुम्हाला माहितीय आहे का ते? खेळायचं अ त्याच्यानंतर ते सात आठ राजा भिकारी खेळ त्याच्यानंतर बदाम सात
हो माहिती माहिती आम्ही खेळलो ते खूप खूप खेळायचो आम्ही सुट्टीमध्ये एप्रिल मे
कोट मेहंदी कोट तर लईचं भारी.
अ मेहंदी कोट मला येत नाही बरं का अजूनपर्यंत मला मेहंदी कोट खेळताचं येत नाही. नाहीये मला कसा खेळायचा तेच माहित नाहीये.
मेंढीकोट्टा असा भारी आहे ना खेळायला. त्यात ना आणि समोरच चिटिंग करणार असावं मग तर लईचं राग येतो कारण मग बरोबर मेंढा त्यांच्याकडेच जातात ना सगळ्या ते मेंढी म्हणजे ते दसीच पान नाही का दहाच ते त्या मेंढ्या असतात त्याच्यात. त्या जेवढ्या जास्त आपण मिळवू सगळ्या आपल्याला मिळाल्या तर त्या पुढच्यावर कोट चढल्या म्हणायचं. चाचं असतं ते.
हा हा म्हणजे ते कसं खेळायचं परत एकदा सांगा बरं कसं खेळायचं ते.
तेच. चौघ जण असतात आणि समोरा समोरचे पार्टनर असतात चार जणांमध्ये दोघ. दोघांची टीम असते आणि अ ते नाही का अ एका बाचा राणी गोटू आणि दसी. ते दसी जी असते ना ती मेंढी असते ह्याच्यात. आणि एकानी पान लपवायचं असतं ते हुकुमाचं पान असतं. आणि अ ज्यावेेळेस आपल्याकडे समजा आपण प्रत्येकाने एक एक पान टाकलं तर हात घेत जायचं फक्त ती दसी टाकायची नाही. आपल्या पाट नरने जर मोठं पान टाकलं असेल तरच दस्सी टाकायची तर आपल्याला मिळते ना तर दुसऱ्याला जाते आणि अ हुकुम हुकमाचं पान काढलं की नंतर मग ते मेंढ्या त्यात पण काय करत्यात समोरासमोर चे बस एकमेकांना दा खून चिटिंग बिटिंग केली की मग ते गोंधळ होतो सगळा मग ती भांडण गोंधळ मज्जा छान वाटतं पण ते भारी आहे तो गेम मेंढीकोट
पानं म्हणजे बघायची नाहीत एकमेकांची अशीच आपली रँडमली टाकायची.
रँडमली नाहीत टाकायची बघूनच टाकायची पानं आपण.
बघूनच टाकायची का? हा हा खेळायला खेळायला पाहिजे मग हा गेम आता.
हा खूप छान आहे. मस्त आहे. मजा येते. आम्ही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत तेच असायचं. सकाळी उठायचं, जायचं जांभळं काढून आणायचे. खूप म्हणजे आ ती झाड होते आमच्या इथ जांभळाचे. आता ते जांभळ भेटत नाहीयेत ना तर त्याची किंमत कळतिये की किती महाग आहेत. पहिला माहित पण नव्हतं जांभळं विकतात म्हणून.
एवढी जांभळं तूडवून जायचं आणि मग ती जांभळं खायची, कैऱ्या तोडून आणायच्या. आणि मग दुपारी उन्हाच बाहेर जाऊन देत नसायचे ना मग मग ते कॉलनीत असं खाली एका ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यात जिन्याखाली वगैरे बसायचं ते खेळत पत्ते.
बॅडमिंटन बॅडमिंटन पण खूप खेळायचोत आम्ही.
आम्ही पण तसच करायचो, असं कोणाच्या तरी ना आम्ही काय करायचो? एकेकाच्या घरी जाऊन खेळायचो आज ह्याच्या घरी प ते घ्यायचे उद्या त्याच्या घरी खेळायचे, उद्या त्याच्या घरी खेळायचे मग त्यांची आई काहीतरी आम्हाला खायला बनवून द्यायची पत्ते खेळता खेळता. मग ते खात खात पत्ते खेळायचो आणि आम्ही काय करायचो? आता जे कोणी पत्ते हारल ना ते पाच तीन दोन आणि ते ह्याच्यामध्ये मग त्यांनी काय करायचं पार्टी द्यायची. पेप्सी गोळे मिळायचे ना आधी हा मग त्यांनी त्याच्यावर जो कोणी हारंल ना त्यांनी सगळ्यांना पेप्सी गोळे आणून द्यायचे.
हा मज्जा जाम मजा येत होती. सुट्टीत आता पण मग ते मुलांसोबत ते गेम खेळायला मजा येते. पहिले दिवस पण आठवतात. आणि आपल्याला पण थोडस वेगळे पण काहीतरी किंवा खेळ खेळल्याने काय म्हणतात? ते असं आतून आता जस्ट आपण बोललत तरी छान वाटायला लागले.
आणि आता पत्ते म्हणजे काय आले माहितीय का? यु युनो उनो उनो उनो म्हणून असं आलेलं हाय आता. ते पत्ते त्या टाईपमध्ये आलेत सगळे. आपल्या वेळेस कस हा आपल्या वेळेस कस पत्त्यांवर चित्र होती राजा राणी, गोटू, एक्का तसं नाही आता ते उनो म्हणून असे पत्ते आलेत आता. ते खेळता ते मुलं आता. हो ते खेळता ते मुल आता नाही आम आमचे आमच्या इथे मुलं तेच खेळता ते उनो म्हणून आहे ना. ते खेळता ते. आपले जे आधीचे पत्ते होते ना ते ते नाही खेळते आता ते. ते खेळतात ते, पत्ते म्हणून ते खेळ खेळता ते.
अच्छा! नाही, आमच्या इथे नाही मग आमच्याकडे माझ्याकडे आणखीन पण तो जुनाच सेट आहे पत्त्यांचा. तोच काढायचा उन्हाळ्यात खेळायचा आणि परत ठेवून द्यायचा बॉक्समध्ये.
हा हा.
हा ते काय माहीत नाही म ते नवीन आलेलं. आता काय हो? बदलत्या काळानुसार मुलांचे खेळ पण बदलत चाललेत.
हो ते उनो ते मी पण ना तो कॅट मी पहिल्यांदा बघितला त उननोचा आणि म त्यांना वि चारल हे काय मला पण माहित नव्हतं म ते म्हणले आधी नाही का पत्ते असायचे तश टाईप आता युनोचे पत्ते आलेत. मग हे कसे खेळायचे? ते त्यांना विचारलं मग त्यांनी सांगितले ते आपल्या खेळांसारखेच असतात. फक्त त्याच्यामध्ये काय काय जरा थोडे थोडे हे वेगळे म्हणजे खेळाचं थोडं बदललय. नियम वेगळेे आले त्याच्यामध्ये.
अच्छा अच्छा नाही ते पाहिलंच नाहीये मी पण त्याच्यामुळे काय आहे म्हणजे माहितच नाही.
काय आहेत? पण खेळ पाहिजे, कस होते मोबाईलपेक्षा खेळ खेळणं खूप महत्त्वाचं आहे.
हो, मग ते त्यांनी काही खेळलं ना घरी तरी चालतय म्हणजे तुम्ही इन असं घरामध्ये बसून काही गेम खेळल्या वगैरे तरी चालतात. मोबाईल मोबाईलपेक्षा त्या घरी खेळ खेळलेले व्यवस्थित आणि चांगले आणि आपल्या डोळ्यासमोर पण राहतात ना ते मुलं.
बरोबर आहे आपला वेळ संपत आलाय नऊ म्हणजे चाळीस‌ से कंद झाले वीस सेकंदच राहिले तर आपण थांबूयात आता.
आ हो.
चालेल ओके थँक्यू.
ओके चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं, ओके चालेल ठेवते मग.
हो हो.
हम्.